हॅलो हा येतोय काय आवाज.
हा येतोय मीन कशा आहात ताई.
मी मस्त तुम्ही कशात?
छान काय म्हणताय वातावरण कसंय
वातावरण. पाऊस नाही भरपूर ऊन पडले सकाळी थोडा वेळ झाला दहा मिनट पाऊस.
हा हा हा.
चालू झाला की काय पावसाला दिवसभर पडतोय असं वाटलं की नाही गेला दहा पंधरा मिनिटांनी ऊन पडलय चांगल कडात होय ना.
तेच ना किती त्रास होतोय या उन्हाळ्याचा ह्या. उष्णतेचा खूपच त्रास होतोय. काम वगैरे झाले का तुमची घरातली सगळी.
हो झाल चाल.
फ्री आहात ना आता बोलायला. म्हणजे वेळाय असं हा. काय चाललंय काय म्हणताय. अ.. म्हणजे अ कसं काय तुम मच्या घरामध्ये टिफिन म्हणजे घरी ऑफिस कि मुलं शाळेत जातायत की काय. असं.
मुलं मोठी आहेत पाहिजे आता.
हा जॉबला जातात माझी पण मुलं जॉबला जातात. माझी पण मुल जोबला जा
म्हणजे घरातूनच आहे वर्क फ्रॉम नाय नाय घरातून करतो मुलगा. वर्क फ्रॉम होम त्याचं आणि मुलगी पुण्याला असते.
आ ह ह. अच्छा म सकाळची घाई गडबड असेल सगळी. टिफिन वगैरे बनवायची.
टीफीनला जातच नाय ना तो. तो घरीच असतो ना मुलगा माझा. काम पडतं ना. जरा लेटच असतं आमचं सगळं काय. जायचं नसतं कुठं बाहेर एवढं. हो, ते शाळे शाळा वगैरे असलं तर मग घाई असते ना खूप.
हो, हा त्या वेळेत हा वेळेत होतं. आता कसं निवांत आज म्हणजे घरातल्या घरातच अं सगळ्या आज असल्यामुळं निवांत कधी म्हणजे त्याच्या वेळेनुसार तो जेवू शकतो, नाश्ता वगैरे करू शकतो असं, त्यामुळे तुमची गडबड नाहीये जास्त.
हो, नाही नाही आमचं तुमची मुलं पण जातात का जॉबला?
हो, माझा मुलगा पण जॉबला जातो. त पण तो ऑफिसला जात हो, असं. त्यामुळे त्याला सकाळी गडबड असते. आमची सकाळची खूप. म्हणजे हा, म्हणजे ते हा, मुलगीचं लग्न झालंय आणि मुलगा आता कामाला, ‌जॉबला जातो. आता करायचं आहे, आता सध्या.
माझ्या पण मुलीचं पण झालं लग्न. मुलाचं पण लग्न झालं.
झालंय का? बाकी तुम्ही सुटलात दोन्हीतून, मग काय टेन्शन आ आणि मुलगा हिथे असतो, तुमच्या जवळ. बरोबरं. जबाबदारीतून थोडंसं सुटणं होत ना असं. एकदा निवांत होतो आपण, थोडंफार रिलॅक्स राहतो.
हो.
आजकाल कसं लग्न ठरेपर्यंत आणि होईपर्यंत खूप गोष्टी बदलल्यात. म्हणजे लग्न संकल्पनाच जरा बदललीय ना, म्हणजे विचारांचे त्या मुला मुलींच्यावरती डिपेंड असते. सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे
त्यांना विचारून करावं लागते आजकाल सगळंच.
आपला काळ गेला आता. आपला वेगळा काळ होता. असं. हा ना आपलं काय त्यांच हे पण आता कसं आहे, मुलांचे स्वतःचे विचार आहेत. त्यांचे एकमेकांच्या म्हणजे विचार तर ती मुलं पण पुढ जातात. असं गोष्टी आहेत.
हो.
आणि त्यांच्या सोयीनुसारच, आपल्याला पण राहावं लागते. तसंच करावं लागतंय.
मुलगी कुठे असते तुमची मग?
माझी मुलगी अं म्हणजे आता बाहेरच असते, बाहेरगावी. असं. हा, हा म्हणजे दिले आपले इथं स दिलेय पण ती कामानिमित्त बाहेर गावी गेलेली आहे. म्हणजे मिस्टर आणि ते हा तर ते त बाहेर असतात मग ते ती कशी येत ते आली तर वर्षातून एकदाच येते
हम्म
हम्म मग आता त्यो सुट्टीमध्ये आलेली आता ह्याच्यामध्ये उन्हाळ्यात अच्छा तर मग ते कसं क आठ पंधरा दिवस म्हणजे निघून गेले कळालंच नाही.
हो ना
त्यांच्यामध्ये आणि कसं ओ मुलगी आपण म्हणजे आपलंच कसं आपण एकदा दिलं की किती आपण लहानापासून म्हणजे किती काळजीनी आणि लाड मुलांना वाढवतो आणि
लग्न झालेनंतर आप- -ला काहीच अधिकार राहतं नाही असं होत.
तर अस पण नाही आणि अ म्हणजे अ कि हा आपण किती लाडानी तिला वाढवलेलं असतं आणि आपण म्हणजे आपण पण तर तसेच आलेलो असतो ह आणि ते ते आपापल्या संसारात म्हणजे ते तो काय एक सर्कलच आहे म्हणा म्हणजे तसच असतात ह्या गोष्टी आपण कसं आपल्या संसारात रमलो म्हणजे अगोदर आई वडिलांशिवाय राहत नव्हतो पण नंतर तर नंतर आपापल्या संसारात इतके रमून गेलो की म्हणजे करतो आपण आहे असं काही नाहीय की काळजी नाही पण पण किती वेगळं होतं ना त्या सगळ्या गोष्टी नंतर अस तस त्यांचं पण आता चाललंय. रुटीन
ह काय
असं
नाही करा बंद हा जेवण नाही अजून झालेलं जेवायचं अजून
हा बरोबर
हा
सगळ्या गोष्टी उशिरा होत असतात त्याच्यामुळे उशिरा सगळ्या
हो जेवण झालंय कुलवायचं जेवायचं
जेव तेच की म्हणजे स्वयंपाक झाला असेल जेवण जेवायचं बाकी असेल असं बोलते. हम्म हम्
तुम्ही आता घरात एकटेच आहात काय?
हो आता म्हणजे म्हणजे माझे मि- -स्टर आणि त्यो दोघेही कामाला जातात मग दिवसभर आपण आपलं काम आणि आपलं हे एकटच
दुसरं काय करता का घरी तुम्ही मग?
नाय नाय काय दुसरं काय करत नाही. घरीच असते अं नाय ना नाय असं काय नाय करत म्हणजे ते शिकली नाही ना त्याच्यामुळे आता असं वाटत की त्यावेळे शिकली असती तर खूप बरं झालं असतं की आता वेळ तरी गेला असता त्याच्यात.
नाही अ, सं असं काय नाही शिलाई काम वगैरे, तुम्ही आता पण शिकू शकता ना.
हो शिकू शक तो आता. पण आता शिकायचं म्हणजे तेवढं उमेद राह, म्हणजे त्यावेेळेची उमेद आणि आता त्याच म्हणजे फरक पडतो, थोडाफार असं, बाकी काही नाही, असं हा म्हणजे आणि असं आजूबाजूला कुठे जवळ काय सोय असेल तर ते ही करत होतं, पण आता तसं पण नाही नाहि. तिकडे कुठे आजूबाजूला आमच्या इथं जरा असे क्लासेस वगैरे, हा. तर मग असं कुठे असेल जवळपास तर झालं असतं ते.
तवाच राहीलं नाही.
हो, आपलं आपलाने वेळ निघून जातो ना. असं, आणि मग असं मग दिवस दिवसभर, मग एकदा आपली कामं झाली की काय दिवसभर. असं, मग काहीतरी वाचन वगैरे करत राहायचं, कधी टी व्ही बघत राहायचं, क म मोबाईल तर आता, मोठा टाइमपास झालाय. सध्याच्या युगात,, नाही का.
हम्म.
आता सध्याच्या ह्याच्यामध्ये मोबाईल खूप मोठा वेळाय, बाकी बघा सगळं ठीकाय म्हणजे छान आहे, आता दिवसभर आपलं, म्हणजे तेच दिवसभराच रुटीन चालूच असतय मग आणि ते, हो दिवं होऊन जातय मग परत संध्याकाळी. ब आता सकाळी झालं, कि सगळं सगळं घरा तलं सगळं झालं आवरून की संध्याकाळी परत, संध्याकाळची तयारी करायची,, करायची असते.
नाय ठीके पण मी आले तेवढंच बग
आणि हे काय, हे छान मिळालंय काम. तर ते, तेही होऊन जातय थोडंफार त्याच्यातही वेळ जातोय.
हो हो.
हां, तर ते छान आहे मिळालय
तुम्ही आधीपासून करताय का आत्ताच?
नाही हो, आत्ताच सुरुवात केलीय माझं आत्ता पहिलंच हे आहे. तुमचं, मी आत्ताच जॉईन झालेय मी पण.
मी पण आत्ताच आठ दिवसापूर्वीच सुरू झालेल्या पासनं काम, पण कॉल अजून बाकी आहेत माझे.
हा हा हा हा, होतील होतील होतील. हे असं एकमेकांना करत राहायचं म, म्हणजे होऊन जाणार ते.
हो हो.
हा, मी पण तर नवीनच ए.
हो ना.
असं, आणि कसं होतं मग आपल्याला कसं घरात असल्यामुळे आपण बाहेर कधी गेलो नाही तर असं फोनवरती काय बोलायचंय कसं बोलायचंय? तेचं पण माहिती नसते ना आपल्याला. हा मग ते हळूहळू ते पण आपलं थोडंसं म्हणजे आपला धीटपणा येतो आपल्याला बोलण्यात. तो वगैरे असं. असं बोलत बोलत म्हणलं काय एवढं, ओळख नसले तरी बऱ्याच मैत्रिणी त्यामुळे मिळाल्या. खर म्हंणलं तर असं हा ना. त्याला म्हणजे घरातल्या घरात आपला वेळ जात नाही पण त्यामुळे मिळाल्या आपल्याला मैत्रिणी
ह
असं. नाही करत राहायचं. आपलं काहीतरी घरात बसून बसून. काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं असं.
मी पण आता घरीच असते. मी आधी मी पहिले करत होते जॉब. आता घरी काहीतरी वाचन हो. वाचन वगैरे किंवा काहीतर थोडस मशीन सिलाई काम वगैरे थोडं करते. मग घरी
अच्छा. आता तुम्ही शिलाई म्हणजे ब्लाऊज वगैरे घेता, शिवता का?
नाही मी घरातली माझी माझी फक्त शिवते ब्लाऊज.
होच की. तुमचे तुमचे जरी शिवले तरी
हो माझं माझं कपडे काय. अल्टर वगैरे करायचं असेल. सिलाई वगैरे मारायची असेल, तर मग ते करते मग घरातल्या घरात
अच्छा. ब्लाऊज नाही शिव म्हणजे ब्लाऊज शिवता स्वतःच्या स्वतः?
घेते ब्लाऊज मी.
अच्छा, साडीला फॉल बेडिंग वगैरे हा मग तेवढे तरी पैसे आपले म्हणजे बाहेर न जात घरातल्या घरात वाचले जातात ना. घरात शिलाई मशीन असल्यामुळे आणि येतय तु त शिवता येते तर, ह. म चालेल ताई छान वाटलं. तुमच्याशी बोलून. हा एक मिनिट हा मला बघाय लाग ते मला ते ते एक अजून म्हणजे लक्षात येत नाही.
ह ह. झाली.
हा आ.
दहा मिनिट नाही झाले असं म्हटलं. दहा सेकंड बाकी आहेत म्हटलं.
बाकी आहेत का अजून
हा दहा मिनिटांनी कॉल कट करा. दहा मिनिट झाल्यानंतर मी रिजेक्ट करतो. कॉल
हा हा.
हा झाले बघा आता चालेल. मी पण करेन थोड्या वेळ
हा. हा एक दोन मिनिटं अजून, एक सेकंद बोला पुढे म्हणजे मग होऊन जाईल कम्प्लिट ते.
झालं झालं गेले तास पुढं गेले.
गेले ना चालेल चालेल. धन्यवाद.
दहा वाजून दहा दहा मिनिटं बावीेस सेकंद झाले.
चालेल चालेल चालेल हो धन्य हो करा करा नक्क कि करा चालेल.